माहिती.
हं.
मंग उद्या येणार लगेचं.
हम्म, मम्मी म्हंटल्या बारा वाजेपर्यंत ये म्हणून.
बारा वाजेपर्यंत?
हम्म, लवकरचं ये म्हणाल्या.
का?
सवताचं ऍडमिशन करायला उद्या जाणार वाटतं ग, मग ती मला घेऊन जाणार होती.
कुणीकडं?
अ.. टिटव्याला.
कुणीकडं?
टिटवे.
कुठे ये?
बिदरीच्या पुढा हाया.
अबा, अबा, अबा, अबाबाबा एवढ्या इकडं?
हं.
काय करणार आहे ती?
आर्कीटेक्चरचा डिप्लोमा.
बाई....
तीन वर्षाचा डिप्लोमा आहे, मग त्यांच्या पॅम्पलेंट मध्ये दिल्यानुसार तरी- तीन वर्षांन जॉब वगैरे लागतोयं.
हम्म.
मग तिला जास्त म्हणजे, असं नको पण आहे, लय वर्षाचा कोर्स वगैरे.
हम्म.
आणि ह्या वेळेस कसं, बारावी नंतर आता ऍडमिशन करून घेताना- असं मिरट थ्रू म्हणजे, ह्याच्यात घ्याय लागल्यात ना राऊंड टाईप?
हा, हा.
सी ए टी ला वगैरे कसं असतय तसं.
हम्म.
त्याच्यामुळं बसत नाही गं ह्याच्यातं. त्यानी कॉलेजचं हे किती वाटांवर, वाढवलाय कट ऑफ शाने. मेरिट पण केवढं वाढवलय.
किती आहे, मिरिट?
बहुतेक काहीतरी ऐंशीच्या वरचं आहे.
एवढं गेलय, आमच्या इकडे किती झालय माहितीय काय कट ऑफ?
ह्या वेळेला कर्नाटकचा रिझल्ट कमी लागलाय नव्ह?
सत्तर हाया.
चांगलंय की मग, मग कितीतरी राऊंड झाल्यात वाटतं दोन तरी, तरी पण विद्यालयाला काही नाव यायला नाहीये.
हम्म.
आमच्या घरातली विद्यालयालाच घालायचं म्हणतात गं.
हम्म मग,
कॉलेज चांगला आहे सोड तस पण, मिळत नाही वाटत तिथं. सर म्हणत्यात देतो तुम्हाला ऍडमिशन म्हणून खरं. फॅकल्टीवर एवढा विश्वास ठेवायचा नाही बैकी शेवटपर्यंत थांबायच उगच त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे मिळायचं पण नाही.
पलटी मारतात घे लगेच.
तेच की नंतरन आता ते कॉलेज त्यांच थोडीच आहे की, देतो म्हटल्यावर देणारच त्यांनी
नाहीच की.
गवर म्हणजे, शासकीय असल तर अब हाय म्हटल्यावर त्यांचा काय संबंध इतच नाही गं देतो म्हणायचं,
व्हय.
त्याच्यामुळे दुसरीकडे हिनी बघून आली त ग. आणि हिला तसं पण आ करावी बारावी करायची नव्हती. ती पहिलाच म्हणाय लागलेली नाही म्हणून.
हम्म.
वर्ध्याला पण काय
ही नाही म्हणाल्या म्हटल्यावर.
ती पहिलाच म्हणालती दहावी नंतर मी कुठला तरी कोर्स करतो किंवा ते तिच्यात आणि लय झालेलं बाई ऍनिमेशन करतो. ग्राफिक डिझायनर कर तो. इंटेरियरच करतो. त्याला काय पुढं नाहीये.
होय काय नाही. आता ए आय आल्यामुळ कनी त्याला स्कोप च राहिला नाही आता आमच्या आत्याचा मुलगा मुंबईला होता कामाला परत आला नव्ह.
आता ए आय च ते बघितलीस नव्ह. एक टाकलं की झालं सगळं.
नाहीतरी काय आता काय सगळं हेच झालंया. त्याला पण किती तीस, पस्तीस हजार काय चाळीस हजार पगार होता बाई दि अनिमेशनच.
हम्म
मग आता काढलंच की ए आय ए आय आल्यामूळ.
हा मधल्या काळात त्याला थोडा हे स्कोप होता ग. आता ए आय मुळं भोग झालय आहे सगळ.
एवढ्या जणांच्या नोकऱ्या गेल्या तर त्या टायमिंगला सगळी आल्यात गावाकडे परत. आणि बारावी नंतर, कोर्स केलेला डिग्री कराय नाही. आणि बाकीचा कुठला दुसरा कोर्स कराय नाही. त्याच्यामुळ जॉब पण भेटत नाहीत लवकर.
हम्म किमान बारावी करायला लागत्या. बारावी नंत म बारावी कंप्लीट असली की नाही. मग पुढ आपलं किती पण एज होऊ देत आपण दुसरं काहीतरी कोर्स करू शकतोय.
हम्म खरं एकदा, एकदा नोकरीच्या हेज्यात गेलं आणि असं होतं नाहीं गं तस शिकांयला म्हणांलीस तरं ज्यांची. म्हणजे जरां ज्यांच्यात जिद्दं असे त्यांचच तेवढं होते नं बाकीच बघितलीच नवं एकदाचं. शिक्षणांतन कनी हात निसटलां तरं परंत जाऊं वाटतं नाहीं तिकडं. कि
तरं बघूं ही घ्यांयला लागलीय डिप्लोमांला.
घेऊं दे की तिलां कसं करायचंय तसं करूं दे. खरं असं भरोश्यांच तरी हांय नव्हं ते.
कायं तेे.
हलतं कां
कायं
पप्पां बघूंन आल्यांत गं कॉलेज
हां हां हां हां मंग चांगलय आहे म्हंटल बाई
म्हंटलं आंता पणं चांगलं आहे म्हणूंन.
तरी पणं ही एकटी राहांयची काधींच कुणांबरोबर बोलतं पणं नाहीं.
मी तिला म्हणांया लागलोय येऊंन जाऊंन करं म्हणूंन.
हंम तरी किती लांब असेल तुमच्यां गावांपासंन.
टाईम वेस्ट होतोय थोडं येऊंन जाऊंन.
तेचं की लई त्रांस होतो यां आणि एक्झांमच्या टाइमिंगला तरं लईच त्रांस होतोय.
पाहूने पाऊंन एक तांस लागतं असेल गं पोहोचांयला तिथं,
हम्मं
मुंरगुडातलं पणं मुंरगुडात यांयला पाहिजे. तिथनं असं बसं व्यवस्थित नाहीं गं आमच्यां गावांतन मुंरगुडी पर्यंत.
हम्मं
त्याचंच की पहिले थोडे दिवसं करूं देेतं येऊंन जाऊंन नंतर बघांयल मंग.
खांती दे
पप्पां म्हणत्यांत डिप्लोमा करूं देतं नंतर नं तुलां असेच
नळजिलां
असां अवं दानां
हम्मं
खनीला म्हटलं होणारं कायं म्हणटंल मुद्दाम म्हटलं.
तुं म्हंटली नां
हां पप्पां मलां म्हणत्यांत. तो तिचे असिस्टंट हो व्हयं म्हटलं म्हणूंन डिग्रीला घेतलं यां.
हं हां हां हं मावशी म्हणांलती मावशी पर्वा फोन केलती गं मम्मीला.
हम्मं
सर्वर दिदी आल्यांवर तूं भेटांया येणारेस म्हणूंन.
माहिती उगचं हे करांयला लागली शाने भेतांय नां म्हणजे ते असं. लई मोट कायं तरी वाटतेय गं.
कशां बद्दल नेमकं.
कशाबद्दल कुठं मलाच माहित नाही, मी कशाबद्दल भेटाया येणार आहे ते मी तिला नाही म्हणायला.
आणि मम्मी म्हणालती की आता तिचं इंटर्नशिप झालंय ना व.
म आता तुझं चालू होणार आहे की.
चालू होणार ये ना तुझं?
हो.
तेच्याबद्दल काहीतरी विचारणार आहे.
अग पण ते लई विचित्र वाटतय ग.
खर या दोघीसनी या दोन बायासनी कोण सांगायचं?
मी तिला म्हटलंय उगाच मम्मी एवढ्याच एवढं करू नको ते भेटाय येणं हे ते ते लय अती वाटतेय ग.
होय.
मी काल पण तिला म्हंटलं उघं असलं काही करू नको बाई राहू दे तिकडं माझी माझी मी सु ती मी एन्जॉय करतो म्हण तुझं तू तुला मावशी बोलवाय लागल्या तर जाऊन ये जाउन म्हणून.
ह ह ह ह
आता मी तिला भेटाया येऊन काय काय हे होणार आहे वय?
अह
मी मी मम्मीला एवढ आणि म्हटलं की, इंटर्नशिप केली आहे हे मी फोनवर विचारतो म्हटलं, त्याला भेटाया यायची काय गरज आहे?
हम्म
उगच तिथे ऑकवोड स सिच्युएशन होणार शाने ब बघणार समोरा समोर कशाला पाहिजेय तस?
हो हो आहे. आणि अशा टायमिंग ला कनी तिथ काय बोलायचं समजत नाही.
तर ती विचारून विचारून मला काय विचारणार आहे माझं कस सुरू आहे? शिक्षणात काय काय? कुठलं सब्जेक्ट? कसं काय काय कॉलेज मध्ये होतंय? असंच विचारणार आहे ना सगळं.
होय.
ह्याच्यावर आमच माग एकदा बोलणं झालेलं सेकंड इयर मध्ये.
मग
मग काय आमचं जरा जास्तच होतय त्यांच्या मानानं
काय जास्त होतेय?
म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा सब्जेक्ट आहे का नाही?
हा.
त्याची फक्त त्यांची ओरल होती एक्सटर्नल
हा.
आमचा थेरी पेपर, ओरल सगळंच होतंय. दोन्ही होतंय आमचं.
हा हा.
म ती मला म्हणायला लागलेली दोन्ही कसं काही घेत्यात म्हणून आणि जास्त लोड वत नाही काय?
हम्म.
ती जास्तच काय तरी घेत्यात म्हंटलं? डिझाईन ला पण आमचा प्रॉब्लेम पण अवघड आहेत फर्स्ट इयर पासूनच
हम्म
आम्हाला फर्स्ट इयरला पहिल्यांदा बेसिक क नही एक हे डिझाईन करायचं होतं म्हणजे फर्स्ट इयर ला बेसिक होतं असं सेपरेट बेडरूम, सेपरेट लिव्हंग रूम असं डिझाईन करायचं होतं
हम्म
मग सेकंड इयरला होता तो अ डॉक्टरला अ, अ हाऊस रेसिडेनशियल डिझाईन करायचं होतं
हा, हा
अ सेकंड सेमिस्टरमध्ये फर्स्ट इयरच्या
हा
आणि मग सेकंड इयर ला आम्हाला मिलिटरी स्कूल डिझाईन करायची होती
हम्म
ते मिलिटरी स्कूल मधे मेन अ त्याचं स्कूल डीज जाइन होत मग गर्ल्स हॉस्टेल होतं बॉईज हॉस्टेल होत टीचिंग नॉन टीचिंग अ हूत परत ट्विन बंगलो डिझाईन करायचा होता तो ओव्हरऑल प्लॅन होता तो कितीतरी एकरमध्ये होता
हम्म
हे आम्हाला सेकंड इयर ला होतं
हा
आणि आता थर्ड इयर ला मागच्या सेमिस्टरमध्ये हॉस्पिटल डिझाईन होत आणि ह्या सिम सेमिस्टरला इंडस्ट्रियल डिझाइन आहे आमच फर्स्ट इयर पासूनच बघता क नी बाकीच्यांचा पेक्षा आम्हाला वेगळच काहीतरी टास्क दिल्यात करायला डिझाईनला म्हणजे आताची जे आमचे सिनियर होऊन गेल्यात कनई
हॅलो
हा, हा आयकले
आमच्या वेळेला पण तसच झालंय कि पोषण तेल झाला अस
कायतरी असल कॅफेटेरिया डिझाईन करायचा होता असं बी ह्याचं होतं नॉर्मल होतं ग
हा, हा
आता आम्हाला ब इंडस्ट्रीयल आहे का नाही मागच्या वेळेस वल्यासनी काहीतरी अ रिलॅक्सेशन सेंटर
हम् हम् हं हम
आम्हाला मागं हॉस्पिटल डिझाईन करायचं होतं त्यावेळेस त्यांना रिलॅक्सेशन सेंटर डिझाईन करायचं होतं आम्हाला कनी टाइम बाउंड आमचा असतोय एका दिवसाचा त्या एका दिवसात आम्हाला कॅफेटेरिया डिझाईन करायला दिलेला ह्या वळेस टाइम बाउंड होता क नी त्या एका दिवसात आम्हाला ऑडिटोरियम डिझाईन करायला दिलेला असलं काहीतरी बा अवघड, अवघड देतात आम्हाला करायला ऑडिटोरियम एका दिवसात डिझाईन करण शक्यच नाहीये
ते मला काही असल नव्हतं.
आ?
केनाला असं हे सगळं नव्हतं.
कुणाला?